नमस्कार. अच्छा, कसा हव तुम्ही.
मजेत आहेत तुम्ही कशी?
काय तुमच्या तिकडं पाऊस पाणी येतोय का.
नाही काही नाही आत वातावरण तर नाहीे आहे पावसाच.
असं आमच्या तिकडे पण नाही, आहे वातावरण असं आता.
सगळीकडे आता पा पाऊस पडत नाही, आहे सध्या आपल्याकडे.
हम्म, तेच आहे ना पाऊस पडायला पाहिजे ना.
शेतकऱ्यांचं नुकसान आहे, बिचाऱ्याचा यावर्षी.
हा तेच आहे. तेज आहे शेत त्याचेच नुकसान होणार ना.
हम्म, पाऊस नाही आला तर, खरंच नुकसान.
तेच तेच म्हणे आहे, शेतकऱ्यांचे नुकसान होणार आपलं.
दृष्काळ वगैरे पडेल असं वाटतय वातावरण तर तसच दिसत आहे.
जिकडे पडायचे तिकडे नाही पडत, आणि इतर इतर जाग्यावर पडत येतो. आता सुरतमध्ये. सुरतमध्ये किती पाणी पडला, ते किती मोबाईलचे दुकानं गेले. दोनशे करोडचे नुकसान झालंय, दोनशे करोडचे नुक नुसान झालंय त्यांना तर, तरी पण ते बिचारे. तरी पण ते विचारी हँडलच करत ना.
हां पाऊस पडायला पाहिजे खरच शेतकऱ्यांच तर चांगलं होईल ना. आणि आपल्याला बोरवेला, वाटायचं पाऊस पडला तर मग पुढे वर्ष. बर काना तीस बोर् मेला पा.
हा ते मग.
बोरवेला वगैरे पाणीने भरलं, मग कसल टेन्शन. हम्. दोन तीन तास पडायला पाहिजे. त हे टीपी टीपी पडतो हे, काही कामाचं नसतं.
हा ये बुरु बुरु येतात येना.
हम्म ते काही कामाचं नसतं याच्यासाठी पाऊस पडायला पाहिजे.
तेच आहे ना, आमच्या तिकडे तर आता बुरु बुरू पण नाही येत टिपीक टिपीक. तेच म्हणाचे पावसामुळं.
हम. ‌
पाऊस व्हो आलाच पाहिजे, तर शेतकऱ्यांच काही होणार नाही तर मग. काही नाही होणार. आता काय जे कोरड शेतकरी, ते तर घरीच बसलेले ये.
पडयला पाहिजे पाऊस आपल्याकडे, पण अ खूप गर ते शेतकऱ्यांसाठी आणि पावसाचे पाणी केवळ पर्यावरणासाठीच नाही तर, मानवी आरोग्य केस. आणि त्वचेसाठी पण अत्यंत फायदेशीर आहे ना, तर पाऊस पडायला पाहिजे. पावसात अंघोळ तरी करायला पाहिजे.
तेच आहे ना, पाऊस नाही पडणार तर मग किती. नुकसान होणार आहे आता.
हम्म. शेतकऱ्यांचं नुकसान होईल त्याच्यामध्ये.
हम्म.
पाऊस पडला म्हणजे पाऊस अ पावसाळा हा ऋतू पावसाळ्या विडीपिडीत केवळ निसर्गासाठी नव्हते. तर आपल्या शरी-शारीरिक आणि मानसिक आरोग्यासाठी अने फायदे फायदे देतो हा पाऊस.
तेच आहे ना मग.
पाऊस यायला पाहिजे. शेतकऱ्या वगैरच पण नुकसान बिचऱ्यांच होईल ते अ कोणाच्या बोरवेल नसतं, कोणाचं असतं त्याच्यामुळे.
हा तेच आहे ना मग, पाऊस येणार तरच शेतकऱ्यांचे काय हो
अं पा जेव्हा पाऊस पडतो तेव्हा त्याचा वास येतो, जेव्हा जमिनीत मुरतो तेव्हा पा-पाऊस आणि आणि अ प्रे-प्रेटिकोर आणि थंड वातावरणामुळे ना मनाला शांतता मिळते आणि तणाव पण कमी होतो त्याच्याने. हम्म. हा जेव्हा पहिला पाऊस पडतो तेव्हा किती अ भारी वाटतं. कि भो पाऊस आलाय. अ मस्त वारा वा एकदम थंड वारा चालतो. कुठे दुसऱ्या गावाला कधी पाणी पडत असेल ना तर अ आसपासच्या गावांकडे अशी एकदम थंड हवा फिरत घुमवते. तर गावांमध्ये एकदम थंड लागतं. नाही आता तर झाड वगैरे पण नसत ना. याच्यामुळे नाही तर सगळं खराब बहोत चाललंय. म्हणून पाऊस पण येत नाही. झाडे लावायला पाहिजे आपण त्याच्यामुळे पाऊस पण येईल. मग जिकडे झाडं वगैरे असतंय तिकडे बघा तुम्ही. अ बरोबर पाणी पाऊस बरोबर पावसा वेळेस पडतो. आपल्या इकडं तर कधी पण पाऊस पडतो ना.
हो बरं हो.
आणि पावसात भिजल्याने ना शरीर अ शरीरात सरोटी सेरोटीन आणि एंड ऑफ फ्रीन फ्रीन नावाचे आनंदी अ संप्रेरक स्त्रवतात त्याच्यामुळे. असे पावसाचे खूप सारे फायदे आहे पण आपण ते अ जाणून घेत नाही, समजून घेत नाही.
हा तेच हाय ना.
हम्म. आणि पावसाच्या पाणीत अलकालाईन आणि शुद्ध असते ना. त्यामुळे केस मऊ आणि चमकदार पण होतात त्या पाण्याने जर डोकं वगैरे धुतलं तर. हम्म. शेतकऱ्यांना पण पावसाची गरज आहे. शेतकऱ्यांचे पीक येणार नाही तर आपल्याला खायला पण भेटणार नाही.
धान्य वगैरे भेटणार नाही, भाव वाढेल. ते परवडेल नाही, बजेट चुकेल. हे हे खूप सारे म्हणजे अर हे चक एक चक्र आहे जसं की पाऊस आला नाही तर पीक येणार नाही पीक आलं नाही तर धान्य भेटणार नाही धान्य भेटल तर महाग भेटल, महाग भेटल तर परवडणार नाही. परवडणार नाही तर बजेट चुकेल महिन्याचा असं एक चक्र असत हे. अ हे प कसं यायला पाहिजे पाऊस, तर कसं दुष्काळ वगैरे पण पडत नाही मग पाऊस नाही आला का सगळ्यांचे दुष्काळ पडता. अम्म हम्म. नेपाळसाच्या पाण्यात आढळणारे सूक्ष्मजीव शरीरात विटॅमिन बी बारा तयार करण्यात मदत करतात
किती किती सारे फायदे आणि पावसाच्या पाणीने शेतीसाठी सर्वात मुख्य. स्त्रोत आहे या पाण्यामुळे पिकांची वाढ चांगली होते. आणि अन्य धान्याचे उत्पादन शक्य होते त्याच्यामुळे पिकांची वाढ पण होते आणि अन्य धा आं आपलं पीक पण मस्त येतं धान्य पण मस्त येतं.
हा तेच आहे तेज आहे ना आपल्या यारा वर शेतकऱ्यांना पाणी जर पाऊस जर येणार. तर शेतकऱ्यांचं काय होणार नाही तुम्हाला काही नाही होणार सगळे शेतकरी च्या बिचऱ्याचे लो कोणाचे लोन आहे कोणाची सोसायटी आहे कोणाचे कर्जे आहे क नी मग ते कसं फेडणार बिचारीे बघ. मग तेच आहे ना पाऊस जरी येईन पाऊस जर येणार तरच काय होणार शेत
पावसाच्या पाण्यामुळे भुज अ भुजल पात तळी ही वाढते आणि विरयान आणि वरवेल मध्ये पाणी साठव साठवण्यास मदत पण होते ना.
झालेलं आहे आता. आता बाराशे तले दोन हजार झालेली तो मग बी चरे लहान मार लहान म्हणा शेतकरीचे तर घेऊन पण शकणार नाही.
त्या किचनचे कसं आहे बोरवेलला पाणी असतं कोणाच्या नसतं. त्यासाठी खूप वे मगं ते नुकसान होतं. पोरं येयले आणि बोरवेलवाल्यांचे पण नुकसान होतं कारण या वर्षी ते पाणी वापरून . मग पुढे साठव आहे या वर्षी पाऊस पडला नाही तर पुढे कायवा पुढेल . पाणी तिथं साठवेल तर पुणे तुम्ही पाणी वापरेल ना मग असं बजेट असतो. पाऊस पडला तर पाणी साठेल पाणी साठेल तर बोरवेल येईल.
हा.
असा शेतकऱ्याचा पण असा बजेट असतो ना एक प्रकार आहे. ह त्या मग तो पण बजेट चुकतो सगळं. म्हणजे सगळ्याच. नुकसान होत त्या ज्याची शेती आहे त्याला पण नुकसान हो. आणि ज्याच्या शेतीत हॅलो.
हां बोला ना
ते ची शेती आहे त्याला पण नुकसान होते आणि ज्याची शेती नाही आहे ना त्याला पण नुकसान होतं.
हम्म.
ज बिचाऱ्यांचा रोजगार कमी आहे त्यांना ते.
हम् बरोबर बोलले.
मग त्यांचं पण एक प्रकारे नुकसान झालं. त्यांचं ज्यांना खायला पहिला दिवस निगाते त्यांच पण नुकसान .
यावा लागेल, कारण की हे पाऊस येईल तो आपला काय होणार पुढच भविष्य नाही तर दुसरं काही नाही. पाऊस जर येणार नाही तर भविष्य बरबाद आहे ना.
पाऊस येतो तेव्हाच नदी, ‌नाले हे सगळे भरता. मग ते वर्षभर साठवल साठवत ते पाणी तेच पाणी आपल्याला प्यायला
आठवन येतात की असं अस दिवसो ते बो सह होत बो तेच्यामध्ये. तेज आहे ना मग. आपल्याला ते दिवसही नाही आठवण येत, तर आता पाऊसत नाही तितका पडत आहे तो मग.
आणि कसं नदी, नाल्यांना पण पाणी आपलं
हा तेच ना मग पाऊस
नदी, नाल्यांना पण हा पाणी सााटेल नाही व, ‌मग ते नदी नाल्यांना पाणी साठलं की ते आपल्याला प्यायला त्याला भेटत ना, मग त्याच्यासाठी मग पाऊस पण पडायला पाहिजे तेव्हा आपल्याना भेटेल पडला म्हणजे खूप पाणी प्यायला भेटेल नाही, पाण्याची किंमत कळेल आपल्याला. तेव्हा आपण पण पाणी असतो तेव्हा खूप वेस्ट करतो नाही.
हो बरोबर म्हणले तुम्ही आपण म्हणतो आणि पितो.
पाऊस म्हणजे हा एक प्रकारे खूप महत्त्वाचा पॉईंट आहे. तो यायला
हम्म. हम्म.
तर सगळ्या लोकांचं चांगलं होईल ना.
बरोबर बोलले तुम्ही.
शेतकरी बोला की तुम्ही जर
पाऊस एक आपला खूप पाऊस एक आपला हा खूप मोठा पार्ट आहे. कारण की जीवनाच्या पहाटे कोणाच को हां आणि पाऊस पाऊस येणार तरच पाऊस येणार तर अजून शेतकऱ्यांचे काय होणार नाही तुम्हा
हं या मग पाऊस येईल आणि बघ आप पाऊस पडल्या तर झाडांना वाढ होईल, फळं भेटेल, अन्नधान्य भेटेल, शेतकऱ्यांचं चांगलं होईल. खूप काही काही आहे. अ जसं की खूप नुकसान पण होतं, जर पाऊस नाही आला. याच्यासाठी मी त्या देवाला प्रार्थना करते.
चला. मग मला हो हो. चालेल टाईम संपला.
पाऊस यायला पाहिजे हमी अ खूप करेल अजून दुसर टॉपिक वर बोलेल, मग भेटू आपण
हो.